आवरलं
हो हो
काही नाही ग माझा आवरलंय हॉस्पिटल मध्ये आलं होत तू म वहिनी सोबत पण तिथे एक्सीडेंट केस आली ती पाहते ग
अरे काय ग काय झालय
एका फोर व्हीलर ने टू व्हीलर वाल्याला ने ना धक्का दिला मग हे ना मग त्या गाडीवरती छोट बाळ होतो मुलगी होते मुलगा होता बाई होती माणूस नवरा बायको त्यांचं छोट बाळ हा ते बघ तिघांना लागलेय आता तिने तिच्या घरतल्यांना फोन केला. आता आपण त समोर खूप त्यांच्या अस परिस्थिती चांगलीच आहे पण ते कसे ते घा असं जरा घाबरणारे स्टँडर्ड लोक आहे ना ते. आणि हिच एक इथं जरा भाऊंचे ते डेंजर दिसतय जरा.
हम् हम हम्
आता ते विचारी म्हणतो मी आम्ही त्याला मारल्याशिवार राहणार नाही.
अरे
हम्
आणि तो जो फोर व्हीलरवाला होता तो थांबला?
तोच ना मग त्यालाच ना त्याने व्यवस्थित चांगले दवाखान्यामध्ये त्यांचे सगळ औषध उपचार ते सर्व करू लागले औषध उपचार ते सगळे करतायत. चालू आहे त्यांची ट्रीटमेंट बाळाला पण लागलं खरचटलं तिकडे जखम बिकम पण केले ते पण केलं सर्व
हम्म हम्म हम्म
हा मग चालू आहे त्यांच अच्छा आता जरा इकडचे बॉडी बिल्डर दिसतय जरा ते म्हणत मी त्याला
अरे
अगं पण त्यांनी सांग त्यानी पळून तर नाही गेली त्यानी येऊन जर ट्रीटमेंट केली
हम्म तर त्याला येऊन हे करण्यात
काहीच अर्थ नाहीये समजा हे समजा यांची चुकी असते जरा
हम्म
हम्म
चला पुढचं हेल्पिंग नेचर दाखवतय ना ऍटलिस्ट
तेच तर त्याला मारण झोडण्यात काही अर्थ नाही ना तो जर हा त्याला त्यावेळेस कर तो हात जोडत होता कान जोडत होता सॉरी सॉरी म्हणत होता आणलाय त्याने सगळ्यात जे सांगताय डॉक्टर ते सर्व तर करतोय म्हणजे एक्स रे सि टी स्कॅन ते सगळं सगळं करताय. झाले चुकी प्रत्येकाकडूनच होते ना ग
हम्म गाडी आहे तिचं काय सांगू शकतो का.
सांगू शकतच नाही ना.
त्यांचं करून करतोय म्हटलंवर ते हे नाही करायला पाहिजे एवढं
हो ना ते समजून सांगल कोण कसं थोडे ज त्यांची इकडची जरा ही प्रवृती तेे आता अस
हम्म
काय बोलले
हो कडंच आहे
अवघड नाही चौघडा मी बसले ना त त्या बाळाला चॉकलेटस नेऊन दिले. तुम तो इथे लागलोय मला तिथे लागलय मला आता त्याच्या आता त्याच्या आजी आली ना गेलाय त्याच्या आजीकडे आता
हो का
हा बिचार होती एकटीच होती ना.
हम्म हम्म हम्म हम्म
त्याच्यामुळे काय माहिती कसच जवळच्याच एरिया मधले वाटत कारण की येथे नाशिक रोड इकडूनच आले वाटत असं काहीतरी आहे. आणि इकडे रस्त्याचे काम पूर्णभरपूर चाले आहे.
हो ना आपल्या नाशिक रोडला पण
हा अग एकण एक रस्त खोडून ठेवलाय तर गल्ली सुद्धा माहती आहे का आपल्या आता हे नाही का राजाजी शोरे पाासून तर साट पणच स्पीड ब्रेक टाकून ठेवलं प्रत्येक गल्लीला स्पीड ब्रेकर प्रत्येक स्पीड ब्रेकर आहे गाडी चालवायची का नुसते ब्रेक वागायच तेच कळतनाहीे आणि त्यातले ते भाजीवाले. पण बसतात ना एवढा प्रॉब्लेम न राला गाडी चालवायला म्हणजे आप हायवे परवडले पण आपल्या परवडली असं झालेय सध्या आता अरे इल डेंजर कंडिशन झाली माहितीे का बस हा एक दोन मिनटं
हम्म हम्म हम्म
सरांनी बोलवलं. शंभर ना ना
ठीक आहे चालेल. कायतरी
मग आता ते इंजेक्शन आहे ना आपल्या इथ जे बाहेर ते देत आहेत.
मी आण तुझ झतीच्या जाग मी आता तला काय कर. हॅलो. हॅलो हा बोल ते आं.
मेडिसिन
आवाज ब्रेक होतग तुझा.
हॅलो डॉक्टर मेडिसन
हॅलो हा तेच म्हटलं हो मला येत. तुल नाही येते का.
नाही थोडं ब्रेक होतात आग मधी त्याचे सहा सहा किती? त जण आले त्या माणसाला मारायला बाहेर मेडिकल मध्ये आले तर हा ना असं नको याला
तर त्या हॉस्पिटल मध्ये काय करू शकत नाही मला पण
बघ मग ते एक दोन तीन पात एक महाशपूर आणि सगळे असे बॉडीबिल्ड जिम वाॉले हहा.
हा.
ह.
असं मक देव करायला द त्या विचाराला
ह ना.
वीस रुपये झालेय का? हे. तेच
नचर पण थोडफ लोकांनी चेंज केलं पाहिजे ना ग जरा असं. हा मारण्यात हे करण्यात का अर्थ नाही ना.
चला पुढचं जर तुम्हाला हेल्प करता येत तुम्ही?
आणि समजा त्यापेक्षा त्याने मदत करून चूक केली असं होतं ना त्यापेक्षा तो पळून गेला असं ते बरं झाला असतं मग
हम्म.
ना ख नाही मग कधी कधी असं वाटत ना हे चांगलं पळून जाण चांगलं ना म म वि त करून पण तुझ मार खातोय. तर तो पळून गे जाण त अर्थ आहे ना होता माणस
पण तो मार नाही खाणार तो जर सगळं करतोय तर कस शक.
हेसत नको स्टँडर्डस स्टँडर्डोक क्या गोष्ट घाबरत राहात त्यार पैसे देऊन मग ोप करून हा पैसे आणत पप्पा बं होऊन जात ना.
हम्म हम्.
सर्वत बाकी. म आता हॉस्पिटलमध्येध्ये बाकीच्या पेशंटला त्रास होईल तो आहे का इथं बाकीच्यांना त्रास होईल तो आहे.
ते
ेंजर्स तिथे झालेली आता
हा ना.
इकडं ये
ऍक्च्युली खरच रस्त्यांच्या प्रॉब्लेम मुळेचं निम्म्याल्यावर प्रॉब्लेम होत.
अग इकडे येऊन बघशील ना तू काय नाहीर एवढे रस्त्यांचे प्रॉब्लेम झाले ना चाळण झाले. सर्वस हे घ्या. सगळ म्हणजे नवे विषय असं झाला ना की सगळीकड नुसता रस्त्यांचे चाळण खडे ते खड्डे भरपूर खड्डे भरपूर अ पुन्हा हेण असे रस्त्यांचे जे काम नालांचे कामं आमच्या रस्ते लत इकडे आहे ना दसत खंडा कोन कोण ठेवाल मोठा विचारायचा नाही यांना
अरे राम
हम ते डारेक्टली म्हणजे जायला यायला सिंगल रस्ता ठेवलाय त्यांनी हम्म अस प्रॉब्लेम झालाय नुसता
हा ना
हा एक एक पन्नासजण प्रॉब्लेम कोणाला त्रास कोणाला शिक्षा कोणाला
तेच तर आणि सध्या हे अली अली वरती
तेच म्हणटल आता तस नाही बाई आज पूर्ण पोटबीट दुखतंय आता हे काय दवाखान्यातच आहे.
हा दोन तीन दिवस बोलवतीलच मला
हा नाही आता काल म्हणजे ती बोलली ते आज पण तिला बरं नव्हत आतां म्हटलं मग आज एक दिवसाचा डोस पूर्ण करून देऊ उद्या कस बाई
हम्म
त्यामुळे डॉक्टर राहणार नाही. कसे असले म्हणजे प्रॉब्लेम असन होऊन जात ना हॅलो अस लिंबू पाणी
पप्पा आदूला काय आणलय.
हा हॅलो हा एक आजच मध्ये मध्ये आवाज ब्रेक होत होता ग
अगं कदाचित मग नेटवर्क प्रॉब्लेम असेल नाही का आज हम्म म्हणून ब्रेक होत असल
तेच ब्रेक प्रॉब्लेम येत होता.
हम्म
आवाज रेंजचा प्रॉब्लेम आहे. नेटवर्कचा हा जेवण ते करून आले आता चालु आहे आता समोर येत होती तिच्या सोबत त्या पाहिलं हे कधी कधी असं बाहेरच्या नेचरची भीतीच वाटते. दियाला पाय आलय तेव्हा कुठे अँडमिट आपोला अपोल्याला हाय
ठीक आहे चालेल कधी कधी त्रास वाटत हो ओके ओके बाय
बाय
थ कुठे हो मानवता मानवता जाय तो